हॅलो हॅलो ऐकू येतंय का
हा येतंय की बोल कि
काय नाही काय करायलाय
काय नाही पाऊस चालू आहे बसलोय आपलं निवांत
हो
आता काय पावसात काय काम करणार
काम नाही
हम्म पावसात आपलं गरम गरम काय तर करायचं खायचं हा संकट आहे त्यामुळे ते पण नाही कधी एकदा चांद्रदेव होतोय
तेसना तेस इकडे खेळता काय तुम्ही बदामीला हंपीला
अं तिकडचा नाही भाग अजून बघितला कारण कर्नाटकात कसं जास्त कोण पाहणे नाही आणि तिकडचा भाग बघणं पण होत नाही
ह
आम्ही जास्तीत जास्त कर्नाटक म्हणजे कुठं जमखंडी त्यांनी गावं बघितलेली आहेत ते पण तिथं पाहुन म्हणून
ह नाही इकडं म्हणजे ब बदामीला किंवा हला कधी आलं पण जमलंच नाही काय तुम्ही
हं नाही तिकडं जायचं म्हणतोय बहीण म्हणत होती परवा आपण आता त्या ट्रीप काढताना ना तिकडं बदामी हंपीत तिकडचं भाग बघून येऊया म्हणून
तुमच्याकडन ट्रॅव्हल्स आहेत म्हणजे
ते आमच्या ओळखीचे एक ड्रायव्हर आहेत
हा हा ते ते ते इकडंच आहे त्यांची साधारण बदामी आई होळे पट्टन कल या रूटलाच त्यांची ट्रिप असते ती एक आणि बालाजीची एक ट्रीप असते
हा बालाजीला जाऊन आलोय हं आम्ही बालाजीला काय ट्रेननच गेलेलो मागच्या वर्षी
हा हा हा
हो बालाजीला पण खूप म्हणजे खूप हे झाले हो आपल्याला कसं इकडचं जेवण वेगळं पडतंय तिकडचं वेगळं पडतंय
होय हो तो मात्र फरक आहे तिकडं ते बिसी वळे भात तेच देतात तुकडे
हा ते आणि ते आपल्याला कधी खाऊन माहित नाही आम्हाला भात म्हणजे इंद्रायणी तांदळाचा चिकट भात लागतोय ते असं उकडं बनवतो ते काय जेवण जायचं नाही आणि अक्षरशः आम्ही कसं केलेलं इथून बुकिंग के आम समज संध्याकाळचं दर्शन होतं आणि पहिल्यांदाच चाललेल त्यामुळे अ आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी बसलेलो म् मिर्जेतून रविवारी सकाळी पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथलं बाकी च सगळं म्हणजे आप ते टोकन वगैरे घ्यायला लागते ना
होय
राहण्यासाठी ते टोकन घेण्यात जवळ जवळ चार तास गेले म्हणजे टोकन मिळाल्यानंतर टोकन मिळालं लगेच तासात दीड ताासात पण तिथनं रूम परत चार तासाने मिळाली
ह कस आहे आधी प्लॅनिंग कराला लागत ऑनलाइन बुक
नाही दर्शनच ऑनलाईन बुकिंग केलं तर गाडीच बुकिंग केलेलं मग गाडीचं आमचं कस झालं दर्शन आमचं दोन तारखेचं होतं आणि आम्ही एकतीस तारखेला हेतनं गेलो एक तारखेला जायला पाहिजे होतं ते एकतीस तारखेला गेलो म्हणजे कस तिथ माहिती नव्हता? म्हणून आम्ही जरा लवकर जायचं ठरवलेलं. हम्म. आणि गेल्यानंतर तिथं खूप म्हणजे खूप पोरांना कस बाहेरच खाऊन सवय आहे तिथं ते चायनीज घेतलं तर ते पण आपल्यासारखं नाही. फ्राईड राईस म्हणजे शिळा भात आपण फोडणी घालतोय त्या टाइप भात तोच जरा चांगला लागला नाहीतर बाकी आपल्यासारखं चपाती वगैरे काय मिळत नाही तिथं.
नाही, नाही राईस आयटम जास्त किंवा रागी मिळतय म्हणजे ते रागीचा बॉल. भागी बॉल तो मिळतो.
ते काय तसं खाऊन माहिती नाही ना आणि मी आम्हाला काय वाटलेलं इडली, आं बोळी ते असतय म्हणजे आपल्यासारखं असेल इडली, आंबोळी ते त्यांच्या चटण्यांची प्रकार प्रकार वेगळे येत.
होय, टोमॅटोची चटणी
हा त्यामुळे ते काय खाणं जास्त झालं नाही, परत नंतर दर्श दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी परत बाकीच तिथलं वरचं फिरून बघितलं. आणि खाली आलो नेमकं आमचं तिकीट होत शुक शुक्रवारी संध्याकाळच रिटर्नचं हा म्हणजे जवळ जवळ आमच सात दिवसाच प्लँन तिथलाच होता. प्लॅन म्हणजे कसं तिथं हा ते आम्हाला माहितीच नाही ना? आम्हाला कसं पाच तारखेच रिझर्वेशन पाहिजे होतं, रि नच किंवा चार तारखेच तर मिळालं नाही आम्हाला, आम्हाला सहा तारखेच मिळालं रिटर्नच.
हा, मग दोन दिवस
हा मग दोन तीन दिवस तिथं काय करणार वरती पोर राहिनात. पोरांना घेऊन खाली आलो. आणि जायचं ठरवलं आम्ही पुढं बघायला. आणि रुम बघायला गेलो मी आणि माझा भाऊ रूम वगैरे बघून आलो, आणि नेमकं गर्दी एवढी होती त्या गर्दीत माझी आणि भावाची चुकामुक झाली. नाही माझ्या मोबाईलला रेंज नाही, मोबाईल वर फोन लागणा. सगळी लागली रडायला. आणि आपली भाषा आणि तिकडची भाषा वेगळी पडत्या ना?
होय आणि हिंदी समजत नाही तिकड, हिंदी समजत नाही.
पण समजे ना मग एक सोलापूर च माणूस होता त्याला म्हटलं मी अ हिंदीत न हम् मला जरा दादा तुमचा फोन देता काय तर म्हणला आवो काय झालंय घाबरलेले दिसताय तुम्ही? मी म्हटलं नाही आव मी सांगलीकडची आहे आणि अ माझी आणि माझ्या फॅमिलीची चुकामुक झाल्या आणि ते हिथच बसलेले? हिथून कुठे गेलेत काय माहिती आणि ते पोलीस कस गर्दी होताना जास्त हे करत होते त्यामुळे हे घरचे आमचे बाकीचे कसे उठून बाजूला बसलेलीत, तिथंच बाहेरच्या साईडला होते? पण मी त्यांना शोधालोय तर ते मला सापडेनात, आणि ते मला शोधायल्यात मुली लागल्या रडायला, बहिणीची मुलगी लागली रडायला. बहीण म्हणली नाही ग हिला आणलोय आपल्या जबाबदारीवर हीच जर हारवली इथं तर तिचे मिस्टर ओरडतील त्यांना फोन करून सांगितल मुलींनी.
पण असं इथं बदामी बदामी साईडला असं काही होत बदामीला आम्ही?
नाही हे कसं हथलंय तर जवळ.
बघण्यासारखं म्हणजे हे बोनेशन. म्हणजे त म्हणजे शाकांबरी देवी,
हा शाकंबरी देवी माहितीे? की आम्ही म्हणजे ते शाकंबरीच नैवेद्य वगैरे असतोय ना
हा ती देवी आहे बघण्यासारखं मग जैन बसती म्हणून कसं आहे सात. शे अ वर्षापूर्वीचे दगडातच कोरलेले असे मंदिर आहेत. आणि अे डोंगर असे हच्यात. ्टेप जाऊन डो नाही टेकडीवरच आहे सांगते.. बघण्यासारख तिथून खाली आलं की गस्ती, पाणी आहे आणि भूतनाथ टेम्पल ते पण सातशे वर्षा पूर्वी एक दोन फॉल्स पडतात क्कााती म्हणजे बहिणी बहिणीची असे फॉल्स आहेत छोट, टा. पावसाळ्यात बघण्यासारख इिथून पुढं झालं कि महा कुठे आहे? महाकूट म्हणजे दक्षिण काशी तिथं मग तुम्हाला हे म्हणा पाण्याच्या खाली? महादेवाची पिंड आहे अशी म्हणजे मंदिर आहे पूर्ण पाण्याच्या खाली जाऊनच जायला लागते. आणि तिथे दक्षिण काशी मंदिर आता ते प्रत्येक जण तिथं येऊन म्हणजे आंघोळ करूनच मग जातात! त्याला दक्षिण काशी हे महाकुटबं.
हा ते म्हणजे आमचे ड्रायव्हर आहेत ना ते म्हणाले? मला आपण आता तुमचं सगळं इकडचा भाग फिरवून झालाय तुम्हाला, आणि तुमची बहीण आली की नाही आपण हिकडं जाऊया. बदामी बनशंकरी ते आहे ना हंपी वगैरे,
हम्पीला पण छान आहे बघण्या सर हम्पीला पूर्ण एक दिवस लागतो बघायला.
हा तिथं काय म्हणजे लेण्या आहेत का काय आहे तिथं?
हा मंदिर आहेत भरपूर.
हम्म.
न्ना पन्नासच्या नोट वरती ते रत आहे ना तो पा पन्नास नोट व. देता येते हंपीमध्येध्ये.
होय का हा होय ते नोट व हंपी असं लिहिलेलं आहे की.
हा तेच आहे आणि, परत इथ गणपती टेम्पल आहे.. भरपूर बघण्यासारखं तिथं ब सगळे म्हणजे, तेव्हा इंजिनिअर कसले असतील बघा की. कसलं कोरलेलं आहे म्हणत माहिती? छान कोरलेले आहे मंदिर बघतच आपला टाइम कसच कळेल नाही. इतक छान मंदिर आणि मग इकड परत बदामीमध्ये पट्टत्कल म्हणून एक. तेण सातशे वर्षापूर्वीचे एकती होती? आहे वळलं पटत हा मग बागलकोट मग बागलकोट मध्ये आहे.
बागलकोट जिल्हा म्हणजे जमखंडीचा का काहीतरी येतोय ना?
हा तिकडच येते जमखंडीचच. जिल्हा
जिल्हा का काहीतरी येते म्हणजे कसे मी आमच्या मामींना, पत्र लिहित होतो ना पूर्वी कसं पत्र असायचं. पत्र लिहायचं ना त्याच्यात मी. तालुका बागलकोट आता काहीतरी बदललाय वाटत त्यांचा. हा तालुका बागलकोट असे. जवळ मला वाटते वीस वर्षापूर्वी मामींना पत्र लिहित होत. त्यावेेळेस लिहिलेलं आहे.
बागलकोट जिल्हा आहे मग तिथं अ जेव्हा आपण हंपी बदामी. कर त ति क आंज आंजणी ते बेठ. म्हणजे हनुमानाचे मंदिर आहे टेकड्यांवरती तर हनुमानाचं म्हणजे हे झालंय म्हणतात जन्म झालाय असं म्हणतात ते आहे बघण्यासारखं खूप आहे बघण्यासारखं इकडे फक्त काय म्हणजे उन्हाळ्याच होऊन आहे उन्हाळ्याच खूप ऊन आहे तिकडे
हम्म नाही उन्हाचा पण कसा त्रास होतोय जास्त पाणी पिऊन पिऊनच माणूस हे होतय घाईला येतय
म्हणजे मेन म्हणजे माकडांपासून सावध तिकड काही गेलं की हातात खायला घ्यायचं नाही बगा बॅगमध्येध्येच ठेवायच किंवा गाडीमध्येच इतकी माकड आहेत बापरे हम् केसातला गजरा पण सोडत नाही
हम्म नाही बघूया की तिकड गेल्यानंतर जायचं म्हणतोय आम्ही पण बघूया आता या सुट्टीत बहिणीला यायला मिळालं नाही ना तिच्या मुलीच कायतरी कॉलेजच हे होते नाही त्यांना उन्हाळ्यात तिला यायला भेटतच नाही त्यांच्याकडे कसं आपल्याकडे उन्हाळा असले कि त्यांच्याकडे एकदम कडक ऊन असतेय आपल्यापेक्षा जास्त आणि पावसाळ्यात कि नाही बर हम्म त्यामुळे त्यांना कस पावसाळ्यातच सुट्टी असते जून महिन्यात सुट्टी
हम्म हम्म हा हा दिवाळीच्या दिवाळीच्या दरम्यान बिघाड मस्त क्लायमेट आहे छान थंडीच्या वेळी क नाही आणि सगळे स्कूल चे
हा चालेल ठेव का आहे
हा हा ओके
हा